चांगलं,,, म्हटलं आता लागतोय होय. ते डबल टास्क आला, मला वाटलं आता जाईलच, काल एक तर ट्राय करतोय कालपासूनऽ म्हणजे खूप फोन केले पण काही ते ट्रायच होत नव्हत.
बर, बर झाल मग. लागला ह,
तुमच्या इकडे आ तर आता बेंद्राचा वगैरे सण असतो.. बेंदूर, बेंदूर वगैरे असतो सण तुमच्या?
नाही, नाही, नाही
नसतो.
नाही.
आमच्या इकडे भरपूर म्हणजे छान असतो बेंदऱ्याचा सण वगैरे
ते याला पोळाच्या वेळेलाच असतो ना तो
नाही नाही नाही आत्ताच तोमच्या इथे आता हे झालं ना, हम्म बेंदूर म्हणजे ते बैलांचं वगैरे
हो ना म्हणते आपण पोळ्या पोळ्याचच ना
नाही नाही त्या आतता वट पौर्णिमा झाले.
नाही नाही नाही नाही नाही म्हणजे श्रावण अमावस्या जे वाच तेव्हा असतो ना आ आमच्याकडे त्याला पोळ्या म्हणता, तुमच्याकडे कर् जास्त होत ना
होय का मग तुम्ही मला काय म्हणजे एवढं नाही लक्षात
तुम्ही आता कुठ म्हणजे
मी मी सातारा जिल्ह्यात
ओके ओके हम् हम् ह्
ते असं बेंदूर म्हणतो मग ते असं बैल वगैरे पोचायचे वगैरे असत.
मग तुमच्याकडे त्याला ते नावे
हा बिंदू बैलपोळा हा हा बरोबर ते असं ऑप्शनल आहे आम्ही आपलं
असं लिहिलेलं असत बघ.
हो हो तिथे पण पैल असलेलं तुमच्या इथ असं जातात. का स बैल वगैरे पोचायला
हो म्हणजे शेतकरी वर्गांमध्ये तर त्या दिवशी खूप म्हणजे बैलांना विश्रांतीच दिलेली असते सगळ्या कामांसाठी
हो होय तो दिवस म्हणजे पूर्ण ना आमच्या इथं पण तसच असतं. कऋषी
गावाकडे ते सगळे सकाळी बैल धुऊून त्यांना रंगरंगो
करून हय
सोलून वगैरे त्यांना कलर देऊन त्यांच्या अंगावर पण मस्तपैकी डिझाईन काढायची त्या गेरूने
हा हा हो तुमचे तुमच्यात आहेत बैले
हो म्हणजे इकडे माहेरी आहे सासरी नाही. हा हा हा
आमच्या इथं नाही पण असं बघायला छान वाटतं ना, आमच्या इथं काय असतं. कि सगळे बैले ना अस म्हणजे तयार करतात सगळे. आपल्या परीने म्हणजे वेगवेगळे ह डेकोरेट असं आणि मग ते असम म्हणजे सामाजिक ह आहे म्हणजे जागा वगैरे. ग तिथे सगळ्यांनी आपापली बैले घेऊन यायची आणि मग त्यांना प्रत्य प्रत्येकाच वेगवेगळं असतं ना सजावट वेगळीच असते ना व्रत. तेच बघायला वगैरे खूप छान वाटतं मग ते एक वल आणतात आणि सगळं म्हणजे गाव माळावरती आमच्या असं सगळे पूजन करायला येतात बायका. ती घरातले आपली छोटे छोटे बैल असतात ना मातीचे.
हो हो आमच्याकडे ते आता शहरात कसं घरातच पुजतात ते मातीच्या बैल
होय का इथ नाही.
आता गावाकड कस आता गावाकडे शेतीवाडी असल्यामुळें.
हो.
तिथं स्वतःच्या बैल असतात. पण मग शहरामध्ये कस शहरातल्या लोकांना काही चान्स नाही.
हो चाल.
त्यामुळे ते मातीचेच बहिलं पुस्तक त्या दिवशी. पुरण पोळीचा स्वयंपाक असतो पण मग बैल पुजताना माती. ची पुस्तक असं.
ते शिंगात वगैरे अडकावायला ते हे करत कसं गोलगोल. काही म्हणायचं मला येत नाही हा गव्हाच्या पिठाचा असतय. हम् आमचे तर कस असत सगळ. ती छोटी बैले पण घेऊन यायचे आपल्या आपण आणि विथ त्या बैलांना पोजायला यायचं. जे आणले पुजायला सगळ्यांनी आपापले. मग त्यांचे पूजन वगैरे करतात मग खांद मळनी असते खांद मळनी माहिती आहे तुम्हाला?
नाही नाही.
ते काय करतात आमच्या इथं ना असं ते पेरणीचं असतं ना ब का. खां पेरणी करताना त जात वापरतात. ते ते असं नांगर नांगर हा. मग ते एक माणूस माणसान काय. करायच ते नांगर घेऊन पुढं चालायचं एकान त्याच्यात मध्ये ते टाकायचं. आणि एकानं मागणं पाणी ओतायचं म्हणजे पेरणी जे टॅपमध्ये करतो ना ते. असं म्हणजे दाखवतात तिथे सीन तयार करतात तो आणि मग त्याच्यानंतर मग. ते असं दोन चार पाच राऊंड करतात आणि मग सगळ्यांनी त्या बैलांना पूजायच. वेगैरे मग नैवेद्य आण बैलांना द्यायचा आणि ते जे आपण घरून बैल आणली ते. ना ते सगळे त्या बैलांच्या पुढ्या सगळ्यां पण. ते धाण आपले म्हणजे उभं करायचे पूजन करायचं वगैरे. आणि मग आमचे इथे काय असत. नंतर ते सगळे पहिले ना म्हणजे खुद्द गावाचं कालभैरव देवाचं स्थान आहे. मग त्या गावात त्याला पुजनाला नेतात. मग सगळे लाईन बाय लाईन सगळे म्हणजे सगळ्या गावातले बैल येतात ना त्या रोडनं. आणि रडी जे वचे लावून वगैरे असतं. खूप छान होत आणि मग मंदिराला.
हा हा तुम्ही सांगा तुमचं पूर्ण मग मी सांग.
वगैरे मारणार मग ते डीजे वगैरे लावून पण पहिलं भितात पण ते एक माणसांचे हौऊस म्हणून. ती लावून वगैरे सगळ्या रस्तात्या ना आणि आता ती पहिल्याच क्रेजच झाल्या ना. त्या शैलतीमुळे ह म्हगजे ज्यांचे ते. नंबर वगैरे निघतात ना त्या बैलांच भर. छान डेकोरेट करून असं डीजे बीजे लावून गावातच त्यांचे हे करतात. राऊंड काढतात अस.
बरोबर, आमच्याकडे पण तसच आहे. त्यांना आहे ना त्या पोळीचा चुरमा खाऊ घा. म्हणजे पोळ्या करून त्या चुरून त्याच्यात गूळ घालून त्याचे मलिद्याचे ते मलिद्याचे लाडू म्हणतात. आमच्याकडे ते खाऊ घालतात बैलाला बैलांचे शिंग रंगवतात. अंगावर येरुने त्यांच्या डिझाईन काढतात आणि मग चार साडेचार ला
बाहेर.
ते आपल्या घरापासन कालभैरव मंदिरापर्यंत नेतात प्रत्येकजण आणि मग तिथे त्यांची पूजा वगैरे झाली कि मग तिथून सोडून देत. आणि प्रत्येक बैलाला त्याना म्हणजे त्यांना कशी सवय झालेली असते. ना आपल्या घराची तिथून सोडून दिल की, मग बरोबर जो तो त्याच्या घरी बरोबर रिटर्न येतो. फक्त म्हणजे, त्यांच्या मागे असतात बुवा
हा
आपले माणसं पण बरोबर येतात मग ते तिथून सोडून द्यायचे ते बरोबर येतात आपल्या मग तिकडन आले की मग त्यांना पूजतात मग ते गावात खायला येतात. पूरणपोळी खायला देतात त्यांच तो त्या दिवशी सुट्टीचाच दिवस असतो.
होय होय होय त्या दिवशी काही काम नसत. काय नसते त्यांना.
त्या दिवशी म ते जेव्हा रिटर्न येतात तेव्हा म्हणजे चार साडेचारला त्यांना नेतात घरातून साडेचार पाच ला कालभैरव मंदिरामध्ये म्हणजे वस्तीच्या ठिकाणी राहतात ना.
हा हा हा हा
तिथून मंदिरात नेल्यानंतर मग, तिथे त्यांना त्यांची तिथे सगळे बैल एका ठिकाणी जमतात वगैरे मग तिथं त्यांच होत सगळं कार्यक्रम आणि नंतर सोडून देतात. मग घरी येतात बरोबर ते त्यांच्या मागे मागे मागे बरोबर येतात त्यांचे त्यांचे मालक
होय ना आमची इथ सोडत नाहीत कोण
घरी आलं की ते बरोबर
त्यांचे मग घरातले ज्या लेडीज येते. त्यांची पायावर पाणी टाकून. पूजा वगैरे करून. मग त्यांना जी गावाची अशी रास मांडलेली असते त्या म्हणजे चौक कोण केलेला असतो छान एक मोठा असा पलंग लोखंडी असतो. त्याच्यावर चादर किंवा असं बेडशीट वगैरे अंथरलेलं असतं. मगं त्यातला ते बरोबर पूर्ण असं चौकन केला जातो गव्हाचा आत मधल्या भागामध्ये मग काही स्वस्तिक म्हणा किंवा काय गव्हाच्या हेनेच काढलेलं असतं.
हम,
मग ते बैल रिटर्न आले. की मग त्, यांना औक्षण वगैरे केलं की मग ते त्यांना खायला वगैरे देऊन त्यांना ते लाडू वगैरे खाऊ घालतात मालिद्याचे.
होय, का आमच्या इथं मलिद्याच वगैरे अस काही नसतं.
हम्म हम् हम् नाही आमच्याकडे ते करतात.
ते पुरण पोळी आपण जे केलेलं असते.
पुरणपोळी पण खाऊ घालता पण मग याच मलिदाच्या लाडूचं जास्त महत्व आहे त्या दिवशी आमच्याकडे
होय का एक ते नाही तस काय
हम्म हम्म हम्म बरोबर,
अ्छा मस्त ठीक आहे किती म्हणजे किती छान त्यांना सजवतात आणि कितीच म्हणजे असं होत ना ते पायातलं म्हन आहे ते म्हणजे तेवढाच दिवस असतो
त्यांच्या गळ्यामध्ये पण छान
आता तर काय ते फुग फुगच लावत नाही का ते उभे उभे आणि आता नवीन फुगे निघालेत बघ एकदम सरळे फुकतात नाही का स्ट्रेट असतात बघा त तर वेगळंच वाटतं आजकाल ते बैले वगैरे डुलत- डुलत - डुलत ते पण वरते डुलत असतं खूप छान होय- होय बघायलाच छान वाटतं त्यावेळेस आणि तेवढाच दिवस असतो तेंच्या साठी पण हेच्यानंतर ते सगळं घ्यायचं ठेवायचं पण तो दिवस त्यांच्यासाठी खूप छान असतो.
बरोबर आहे. जसं आपण आपला बडे सेलिब्रेट करतो तसं तो बैलांसाठी
होय होय बरोबर म्हणजे प्रत्येकाला ना असं पिक्चर टाईप कसं ब ठेवलंय ना म्हणजे असं त्याचा जो तो फंक्शन
निसर्गाने प्रत्येकाला त्याचा त्याचा एक दिवस हम्म
कोणी विसरायला नको कोणाचं महत्व काय
बरोबर आहे.
छान आहे बैलं आमच्या पण घरी एक छोटसं होतं छोटसंचं आहे हा हो पांढरा एकदम आणि म्हणजे असं अजिबात असं काळसर वगैरे कुठेच नाही पूर्ण व्हाईट - व्हाईट -एकदम व्हाईट आणि छोटसंच होत त्याचं एवढं हे सवय झाली होते ना मग त्याला पण आता असं खाली वगैरे जात न असलं त्याच्याकडे नाही का म अच्छा आता आपण काही रोज वगैरे जात नाही तिकडे ते असं की ते कधी हितच आणलं ना घरा पुुढं कि तीच तो उड्या मारत तो काय बोलतो अ
बरोबर बरोबर आनंद व्यक्त करतो तो त्याचा त्याचा बरोबर
आणि ते एकदा म्हणतो ना पण लळा लागलेला असतो त्यांना आपला ते खूप खुश होत असं कोण तेंना दिसलं वगैरे कि त्यांना ते हेच होत नाही ओरडणार काय करणार आपण जवळ घ्याण्यासाठी वगैरे हम्म झाला
चला झाला आपला कॉल होय हम्म हम्म करू का मी आता तुम्हाला परत?
नंतर अजून हा चालेल हा फक्त ठीक आहे हा ठेवा